हॅलो
ह हॅलो ऐकू येस
हा हा आवाज येतोय बोला
आहात का बरे हॅलो हाय येत की. येत येत व्यवस्थित येत आहे.
हा ह बोला जेवण वगैरे?
झाला बघा.
माझं पण जेवण झालं आताच.
हा म
नाही नाही छोट होय आज रविवार सुट्टी.
रंगा असेल.
होय अजून लहान आहे माझी मुलगी नाही अजून शाळेत जात.
होय
घरीच असत तीन वर्ष अजून पूर्ण नाही झाले.
होय का हा हा.
हम् त्यामुळं घरीच असते ती. पुढच्या महिन्यात होतील पूर्ण त्याच्यानंतर मग तिला शाळेत घेणार.
तीन वर्षंत
हम्म तीन वर्षानंतर शाळेत.
ह
आता घरीच असणार.
सध्या आता तुमच्या मुलगी तीन वर्षाच्या म्हंवर त्याला मोबाईलचे वगैरे एखादी सव असेल बघण्या करण्याचे.
होय थोडंफार प्रमाणात हा एवढं पण नाही पण आहे. कसय ना जेवण्यासाठी लागतोय असं म्हणतेय म्हणजे. हट्ट करताय त जेवण्यासाठी
होते काय?
जेवताना जेवताना लागतोय मोबाईल.
हम हम
थोड्या दिवसात ह सोय बंद कराय लाग
बंद केलेलंच बरं आहे कारण कस आहे अ भविष्यात जाऊन त्याचाले परिणाम होणार आहे तो वाईट म्हणून
हो त्याचा वाईट परिणाम होतो ती सवय जास्त वाढत जाईल ना तीजी
हम्
मग प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल मागे फ आात जेवण्यासाठी मागते नंतर
होय होय ठराविक वेळेतच ते बंद केलेलं बरं आहे.
हो मग सध्या त्या युट्यूब व शकते काय?
हा युट्यूब रील तिची ती बडबड ग गाणी. शॉर्टस वगैरे असतात ते बघत ते. हम
म्हणजे सोशल मीडियाचा वापर करते म्हणायचा.
स ते थोडफार प्रमाणात सवय लागल्या तिला पण ते बदलवायला पाहिजे.
पण त्या युट्यूब मध्ये कसं शिकण्यासाठी पण भरपूर काही असत. ना जस कि ते अल्पा बेट्स असतात. गाण्यावरून ते बोलण्याच शिकता. हो नंबर्स वगैरे हा.
त्यामध्ये शिकूणच जातय ना माणूस हा पण कस हाय? अ डोळ्यांसाठी चांगलं नाही, म्हणून आपण तेच हे करतोय, विचार करतोय
हो हो.
डोळ्यावर लई परिणाम होत्यात नाही. आणि लहान मुलांसाठी तर लईच हम्म जेवढं चांगलं हाय, तेवढं वाईट पण हाय पण जितकं चांगलं घेता येईल तेवढच घेण
पण सवय लागली की लई एकदा लागूनच जाते जास्त
हा हा. मग आणि काय? तुमचं काय चाललंय बाळ
बाळ झोपलय बघ आताच
हा हा.
त्याच्यात पण दिवस जातोय, कॉलिंग वगैरे हा झोपतय, झोपण्याचं काय नाही तेज?
हा हा मग रात्री त्रास करत असणार
नाही रात्री पण झोपतय असं काय नाही, दिवस पण दिवसा पण झोपतय रात्री पण झोपतय पहाटे थोडं जरा दमवतय हा. पहाटे उठून बसतय खेळाय.
आईला त्रास नाही जास्त
नाही एवढा त्रास नाही, शांत हाय व समाधानी हाय. हाय वा आणि तसं पण झोपण्याच्या बाबतीत समाधानी हाय.
हम् तसच पाहिजे हो म्हणजे त्यांनी जे खालेलं असतंय, ते त्यांच्या अंगाला पण लागतय आणि तुम्हाला पण निवांतना मिळतोय. डिलिव्हरी झाल्यानं तर जेवढं रिलॅक्स असणं ते खूप महत्वाचं.
महत्वाच होय, मी पण चांगली होईन तू पण चांगला होईन.
हम्म हं आणि अंगाला लागतय नाई, झोप पूर्ण झाल्यानंतर मुलांच्या
एकदा झोप पूर्ण झाली की नाई, मग छान तासभर खेळतोय, मग आपण खाली सोडायचं त्याला छान तासभर खेळत बसतय, बोला त्याच्याशी जस बोलत जसं बोलाल ना तसं तोंड हलवायला बघतंय.
हा आता जस जस त्याचे महिने आठवडे, वाढतील तर तस तसं त्याच्यात ग्रोथ तुम्हाला दिसायला लागणार.
होय होय दिसतेय बरं दिसतेय. होय खूप छान खेळतय तासभर म्हणजे खूप छान खेळतय.
हा. आणि ज्या वेळेला ते बोलायला लागणार त्यावेळेला आणि जरा तुम्हाला मज्जा येणार
व्हय आताच आ ऊ करतय?
हा नाही स्पष्ट असं बोलत्यात ना थोड बोब बोबडे बोल असत्यात तु त्यावेेळेचं वेगळंच.
व्हय व्हय.
बाकी अजून
अगली काय नाही बघा.
मस आता हा बोला की,
घरचे सगळे बर आहेत ना
होय आई जप्त करून
हम ह हा सगळे ठीक आहेत.
पप्पा आहेत. बाळांना आतापासून जसं हे होईल क नाही तसं आपण ऍडजस्ट करायला शिकल पाहिजे
ते तर रा आहे आणि न्यू मॉम्स मी तर अडजस्ट करण खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या वेळेन तरर वेळ मह म्ह अस मॅनेज होत नसते सध्या तर मला तसच होत म्हणजे ते ज्या वळेला जगतोय त्यावेला ज्या वळेला बसतोय असं माझं सगळं रुटीन ंजेस होत असतं ते सगल
तसच होतय आप आपल्या आधीच्या आयुष्यात आणि या आयुष्यातला फरक असतोय तसच होत असते हॅलो हॅलो
हॅलो अरणा
हा एकदमच अचानक अस आवाज कसला तरी वेगळाच आला
हो काय बघा आता इव हा हा
असं बरं पडतय म्हणजे हे एकमेकांसोबत बोलून म्हणजे थोडंफार नॉलेज पण वाढतंय ना
ह
नेमकं कोणा असं काय चाललं ते लक्षात येतय
होय होय म्हणजे जी माहिती नसते ती माहिती आपल्याला काय गरजं
हम्म
स समजून जाते
हो स बघितली गाडीची किल्ली मागाल होते मी कुठ हॅलो हा बोला ते पलीकडचे आमचे दीर आल्यात त्यांना गाडीची किल्ली पाहिजे झाल्या
हा हा
मागायला आलं कसं आहे द्यायला पण काही नाही पण कितीत वेळ तिकडच जात लवकर येतच नाही म मला कुठतरी बाहेर जायचं हम मला कुठुरी बाहेर जायचं झालं तर लय अवघड होतं
हो म सध्या तुम्ही जॉब वगैरे काय करत नाही का
मी आशा वर्कर आहे आता
हां
अशा वर्करमध्ये अं म्हणजे अ रोजची आमची फिरती वगैरे असत्या प्रत्येक घरात जाऊन व्हजिट द्यायचं असतं एक ुठलं पेशंट वगैरे आहे काय आता पावसाळ्याच्या दिवसात बघा आम्हाला अतिसार सर्वेहे वगैरे लावतात अतिसार म्हणजे ज्या बाळांना शिला वगैरे लागतं ना झिरो ते पाच वर्षात बाळांना त्यांच्यासाठी गोळ्या वगैरे आम्हाला द्यायच्या असतात
हो काय हा हा
हात धुण्याच्या पद्धती वगैरे त्यांना दाखवून द्यायचे असतात
मग हे तुम्हाला डेली असे वर्क करा लागत
डेली सर्व्हे मध्ये होय होय डेली सर्व्हे मध्ये आपली वीस घराच टार्गेट असते वीस घरांमध्ये तुम्हाला प्रत्येक घरात किती बाळ मिळत त्याच्यावर ठरतय ते किती बाळ बाळ मिळालं होतं खूप बाळांपैकी कोण आजार आहे का
हा हा
आणि.
मग तिला आणि मजे लहान मुलगी आहे ना तुमची ते आणि मग ते कस मॅनेज करताय.
लहान लहान मुलगी माझी.
ती मुली.
नाही लहान मुलगीच आहे. पण कसं आहे घरचे माझे सगळे घरीच असतात ना. त्यामुळे ती त्यांच्याकडे ऍडजस्ट होत्या हॅलो.
येते ना ऐकू.
हा आता येतय.
ऐकू येते ना.
होय होय बोला.
म तेच म्हटलं मॅनेज कसं करतय.
काय सकाळी उठून आवरून. घरच्यांकडे तिला सोपवूनच जातोय मी आणि दोन वाजेपर्यंत येतोय घरी.
हा मग ते असते शांत असते तोपर्यंत.
होय होय घरच्यांची सोय माझ्यापेक्षा जास्त आहे तिला.
होय ह ह ह ह ह.
हम्म मी नसलो तरी काय फरक पडत नाही मला उलट जा म्हणून बाय करते ती.
अरे बापरे.
ती सात महिन्याची होती तेव्हापासून मला जॉब लागलाय.
होय.
हम्म त्यामुळे हम्म. तिज एवढं काय म्हणजे राहायलाच पाहिजे जाऊच नको असं काय हट्टेपणा नाही.
ह
आणि ती निवांत. हा ती निवांत असल्यामु मला पण काम करायला म्हणजे. काय टेन्शन येत नाही घरी अऍडजस्ट होत्या ना ती. नाहीतर पुढं आपण जाणार आणि मुलांच टेन्शन राहतेच.
होय रड त असल करत असेल मी नाही म्हणून असे होते हो.
असं काही नाही ज्या वेळेला फोन करल त्यावेेळेला ती निवांतच असत.
खूप छान.
मुलांचं कस. त्यांना हे करल तसं ती. हा शांत आहे हम्म.
तुम्ही तिला शांत समाधानी त्याप्रमाणे ठेवलायच.
होय. शांतच हाय ती आणि मला कामाच्या बाबतीत सं म्हणजे साथ देत्या.
भारीच की. चालते घ्या दहा मिनट झाले आपली. ठेवते.
हम्म.